हॅलो सर आवाज येतोय हो येत येते
बोला बोला काय म्हणता बाकी
बाकी काही नाही तुमच जेवण झालं
जेवण झालं आता आम्ही इथं डेझर्ट खायला आलेलो आहे.
डेझर्ट ओके ओके तर आज आम्ही तुम्हाला आहे ना काहीतरी एक जिनेगा तंबाकू असते. त्यावरती ना काय काय आपल्या शरीरासाठी ते घातक आहे. त्यावरती तुम्हाला माहिती देणार होतो आम्ही. तर मी बोलू का? तंबाखूचे सेवन हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत गा घातक आणि जीव घेणे आहे, जसं की तुम्हाला माहितच आहे तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे अतिशय व्यसन लावणारे रसायन असते ज्यामुळे व्यक्तीला मेंदू त्यामुळे व्यक्तीच्या मेंदूला त्याची सवय पडते बरोबर. तंबाखूच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम खालील प्रमाणे सविस्तर समजून घ्या.
हं.
तंबाखूच्या शरीराचे मुख्य दुष्परिणाम सांगतातो तुम्हाला सर सर्वात पहिला आहे कॅन्सर.
ओ बापरे.
कॅन्सरमध्ये तंबाखूमुळे सात हजारपेक्षा जास्त रसायने असतात, त्या ज्यात किमान सत्तर रसायने थेट कर्क रोगाच्या कारणीभूत ठरतात.
ओके.
त्यामध्ये मुख्यतः मुखाचा कर्करोग तंबाखू खाणे गु काकाने किंवा मावा चगळ्याने तोंडात जीभ हिरड्या आणि घश्याचा कर्करोग होऊ शकतो.
बरं.
फुफ्फुसांचा सुद्धा कर्करोग देखील खूप घातक आहे. जैसे की सिगरेट विडी ओढण्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका प्रचंड वाढतो.
बंद करून टाका ना मग.
नाही नाही आपलं बंदच येणार आहे आप आपलं कुठं चालू आहे सर. ते आपण नाही का आपल्या लोकांना ते हे करायचं आप जागृत करायच की ते हा हा. तर त्यामुळे आपण ते सर्वांना ते सांगतोय नाही कसं कसं काय काय होऊ शकतं आहे नाही. अजून त्यामध्ये श्वसनाचे सुद्धा गंभीर आजार होऊ शकता. जसे की धूम्र पानाने फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते. ऑक्सिजन कॅरिंग कॅपसिटी सुद्धा कमी होते, आपल्या शरीरामध्ये त्यामुळे आपल्या जे हे आहे रक्त पेशे आहेत आणि इम्युनिटी सेल्स म्हणतो आपण त्याला अजून काहीतरी व्हाईट ब्लड सेल्स
हा.
त्याच्यासाठी हे घातक आहे. यामुळे सी ओ पी डी क्रॉनिक ऑस्ट्रॉप डिओपल्मनोरी डिसीज आणि दमा म्हणजेच अस्थमा यांसारखे फुफूसाचे कायमस्वरूपी आजर होऊ शकतं. तुम्ही समजू शकता किती घातक आहे हे तरी आपल्या देशातले कित्येक लोक ते त्याचं सेवन करतात, तुम्ही असलं काही सेवन करता का?
नाही नाही.
अरे वा चांगलंय चांगलंय.
मला व्यसनाची सवय नाही.
तुम्ही याआधी कोणते व्यसन केले आहे का?
नाही नाही मी निर्व्यसनी आहे.
ते मला माहितच आहे तुम्ही निर्वसनी किती निर्वसनी आहे ते ते बी मला माहिती आहे.
आम्हाला भी माहिती तुम्ही? किती तटीन पासून लांबताांबतात
आणि विसरु नका आम्हीच तुम्हाला शिकवलं होतं हे सगळं नका करू असं.
हो मग नका करू मग त्यामुळेच आम्ही आता नाही करत येते.
अह जास्त विी नका करू न का?
हम्म आणि ते आपलं आजचं काय ते आजचा प्रोग्राम काय?
आजचा प्रोग्राम असा आहे सर का आपण चार साडेचार पाच पर्यंत कार्यक्रम जावंच लागेल तिथे लवकर थोडंस आपल्यांना. त्यांचे जे आपल्या ते घेऊन फिरले होते तिकडे लग्नात.
हम्म हम्.
तिथं आपल्याला बी त्यांना घेऊन फिरणे आज असं त्यांनी स्वतःची गाडी आणलेली आहे. ते बोलत होते आम्हाला फिरायचंय कुठेतरी मग आपण दोघं त्यांना घेऊन जाऊ शकतो इगतपुरी वैतरणी डॅम तिकडे
आपल्याकडे किती वेळी आपल्याकडे आजचा दिवस आहे का उद्याचा दिवस आहे.
उद्याचा बी दिवस आहे सर उद्या परवा असू शकतो. ते प्लॅन ते ठरवतील आपण जायचंय एखाद्या वेळ
हो हो आणि किती जण आहेत आपल्यासोबत
साधारणत तेथ. चार ते पाच जण आलेले आहेत बाकी त्या प्रियंका दिदीच्या दोन मैत्रिणी आलेल्या आहेत मुंबई वरून
ह हा.
मला पहिले वाटलं का उर्वशीच आली का?
अ उर्ुविशी आली असते तर आपण डायरेक्ट आपली ऑडीिच काढली असते लगेच.
हो ते तर आहेत.
बर.
त्या त्याच्यामुळेच मी सगळं विचारपूस केली पण मग लक्षात आला आपल्या कि त्यांच्या त्या दोन मोठ्या माहि. आहे मुंबई वून ज्या त्यांच्या बँकेत सहकारी आहे त्यांच्या
त्या बँकेतले सहकारी आहेत मग ते आपल्या काही कामाच्या नाही त्यांना ते त्यांच त्यांचा फिरद आहे.
कार्य होणार नाही त्यांच्याकडून त्यामुळे रिसेप्शनला आपण तर होऊन बस जर का ते बोलले ग खू दादांची ऑर्डर आली आपल्याना का यांना घेऊन जा असं तसं. पण त्यांच्याकडून पैसा वगैरे घेऊ आपल्याना तर काही घेता येणार नाही. ण आपण तिथच राहण आपल्याना आपल्यामुळे त हा.
माझा अजूनही काही आजार बरा झालेला नाही माझी सर्दीने अजून पण माझी खूप तब्येत खराब केलेली आहे.
कसं काय हो तुम्हाला सर्दी काब झाली आहे तुम्ही बाहेरच का खाल्लं पेल्लं होत का
बाहेरचं तर काहीच खाल्लं पिल्लं नाही पण मग सर्दी कशी माझी माहिती काय एकदा आली का सात आठ दिवस जात नाही
अच्छा. तुम्ही शेमडीेत आहे.
हा शंमडलाई.
हा आपले ननु सार कुठे आहेत. ते कुढं दिसते नाही काय हो बागेच बघायला
वर्ष वर्षश्राद्ध होत त्यांना वर्षश्राद्ध ते मम्मी आणि मावशी अजून बाई, बाबा यांना घेऊन गेले आहे.
अच्छा अच्छा ड्रायव्हर म्हणून गेले आहेत तुम्ही.
हो ड्रायव्हर म्हणून गेले कुठे जायचक तुम्हाला नाही नाही.
बाकी वगैरे कसं चालूय मग तिकडं तुमचं राहण्याचं कसं चालतंय करमताय का नाही तुम्हाला काही?
बोर तर होत इकडं आता काय करणारे.
आमचं आहे थोडं बोर पण मग काय आता बोर आता आम्हाला काय एवढं बोर नाही होत आता. तुम्हाला तर माहितीच येईल.
हा इथ आता नोमान सय्यद आहे नोमानची आ तर आहे मग
हो तेच.
तेच आम्ही फिरलो आता मला बी बघायंय माझी ऍटिवा कामाला लावायची एक तर दाजिंकडे चक्कर मारून बघो तुम्ही का या वाटलच तर
दार्जिंगकडे काही चक्कर मारू नका दुसरीकडे चक्कर मारू वाटलंसत आपण
नाही नाही दाजींना एकदा प्रॉब्लेम विचारायचा आहे दाजींनी जर का करून चेक केली तर मग ठीके मजुरी कमी द्यावा लागेल आपल्याना बाहेर हजार एक रुपये बोलता डायरेक्ट खोलायचे कारण ते इंजिनचं काम आहे ना इंजिन मध्ये असते ती. बाजूला ती मधून ती जर का ते बोलले ते मला पहिले चिखल गेला असेल म्हणे. कॉइलमध्ये तर ती साफ करून हा. तोच तेच चेक करायचंय जर का मग ते नसलं तर मग. कॉईलज गेले असेल तर मग परत जास्त पैसे वाया जातील माजे हजार रुपये जास्तच जातील. त्याच्यामुळे मला वाटतंय करावं का नाही तेव तोच प्रश्न आहे.
हा ते तर आहे पैशांचा खूप मोठा प्रश्न आहे.
कारण मला अशी एक शंका आहे का मग डायरेक्ट शोरूमलाच करावं जर का. एखादा ओळखीचा नोमनच्या कॉन्टॅक्ट थ्रू गेलो आपण तर तिथला मेकॅनिक त्याला जर का तो ओळखीचा निघाला आणि ते चिखलामुळे जर का असेल तर साफ करून आपण करू शकतो बाऊ नाही तर मग बदलावंच लागेल आपल्याना कारण ती खूप प्रॉब्लेम येते आता किक ममध्ये बी चालू होत. गाडी लवकर.
तिचं साईड स्टँड ते बी जाम झालं आहे. आणि मेन स्टँड तर खालीच राहून जातय डायरेक्ट तिची स्प्रिंग गेलेली. गाडी पुरी खुळखुळा झाली आज चिडलो मी अक्षरक्षा पप्पांवर. विकून टाका ही दबडी गाडी काय म्हटलं आता.
विकून टाका आणि नवी गाडी घ्यायला लाव त्यांना.
पैसा नडतोय शेठ आमचा पैसा आटकून गेला आमच्या शेटकडं. तो देत नाही तो खूप हरामखोर आहे आमचे पैसे वापरून घेतोय तो खूप
नाही नाही नाही नाही ती व्यक्ती वाईट आहे. असं म्हणा हो हो अशा वाईट प्रवृती च्या लोकांकडे आपला पैसा म्हणजे गुंत तो म्हणजे खूप अवघड काम आहे आणि ते आप
त्यांनी आटकून ठेवलेलं आहे हा.
लवकर दिला नाही त्यांनी.
त्याच्यामुळे दिवस वाया जातय एक तर कसं आहे मी आता खरी सध्या रिकामा आहे तर मग त्यांना बोललो काढा पैसे आपण चालू करू हळूहळू फिरतो तुमच्या सोबत मी. कॉन्टॅक्ट बनू आपण फिरू थोडसं.
हम्म हम्म.
सध्या ती लग्नाची गडबड त्याच्यामुळे पप्पा म्हणे थोडा थांबण्यात आ योग्यता आहे म्हणे त्याच्यामुळे आम्ही थोडं थांबलोय त्याच्यामुळेच. हे होतंय खूप. कारण ते घरी बसलेले आहे त्यांचं बी डोकं खराब होतय माझं बी खराब होतंय हा
फिरण्यासाठी इगतपुरीला विविध प्रकारचे क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी. सह्याद्री पर्वत रांगामध्ये बसलेले इगतपर हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि निसर्गम हिल स्टेशन आहे विशेषत पावसाळ्यात. आणि हिवाळ्यात येथील हिरवेगार डोंगर. दुक्याची चादर आणि ओसंडून वाहणारे धबधबे. पर्यटनना खूपच भावतात तुम्ही हेच मानत ते ना हॉटस्पॉटन. इकडे फिरायला.
हो हो वैतरणी डॅम वगैरे ते सगळं भारी आहे एकदम खूप मजा आहे तिकडे. पण नेमकी पाऊस नाही पडत आहे तिथं त्याच्यामुळे थोडं जाण्याचा अर्थ नाही.
अ पाऊस नाही पडतय मग आपल्याला खूप ऊन लागेल आणि उन्हानी
टॅन होऊ जाईल बॉडी कारण हो आणि टॅन होऊन जाईल मेन टॅनच कसं असतं आपल्या शरीरात मेलेनियन प्रोडक्शन वाढत आपली स्क्रीन ला प्रोटेक्ट करण्यासाठी वरती लेअर जास्ती त मेल नि प्रोडक्शन ती लेअर म्हणजे स्किनवरची लेयर येते ती ब्लॅक कलरची त्याच्याने आपलं सणनी प्रोटेक्ट होत ते तोच विषय आहे त्याच्यामु सनस्क्रीन ते एवढी लावता येणार नाही आपल्याना
सनस्क्रीन पण लावता कारण किती थोड्या वेळानंत थोड्या वेळानी ते चेर आपण हे करून टाकते जरा
ऑइली करून टाकते खूप त्याच्यामुळे पिं्पल्स ब्रेकआउट होतय मला त्याच्यामुळे मी थोडसं आहे ना सध्या आवर्डच करतोय ते लावणं
अच्छा अच्छा
बघू आता काय करायचं काय नाही आहे खूप अस्त व्यस्त माझं जीवन चाललंय सध्या तरी
ह
खूप असं कन्फ्युजन मध्ये जगतोय मी काय सांगामला आता एक ऍडमिशनच करायचं आम्हाला ते बी बघायचं यार
अरे वा मला इथे पन्नास रुपये सापडले कोणाचे तरीही मला कोणाच तरी पन्नास रुपये सापडली यार अरे वा म्हणजे मला तुम्हीच पाठवले असणार बती कॉलमधून
हो हो नक्कीच चला मग तुमच्याशी बोलतो मी नंतर
बर बरं ठीक आहे चालत आपण करू कॉल नक्की आणि त्याबद्दल आपण विचारपूस पण करू कुठे कुठे चांगले चांगले चिरण्यासाठी स्पॉट आहे
ठीक आहे ठीक आहे चालेल हो